येतोय येतोय आवाज काय म्हणतात ताई?
काय म्हणताय मस्त तुम्ही काय म्हणताय?
हां ह ह हुशार आहात काय चाललंय तुझं?
काही नाही सध्या तर सध्या थोडं मशीन काम आणि सध्या थोडं आपलं अ बॅगचं वगैरे थोडं काम आणि आता हल्ली बघा अ ते हे निघाले तोरणं वेगवेगळी
हो हो हो तोरण तोरणं पण खूप सुंदर सुंदर होत.
च चित्र त्याच्यावर किंवा विठोबात
हो हो हो हे नवीनच आलंय खूप छान दिसतं.
खूप छान आणि हे समई असन किंवा गणपती पतीसाठी चौरंगासन अ किंवा केळीचं पान
बरं
हा ते खूप झालंय आणि हे पण गुढी तोरण गुढीचं वस्त्र
हो हो हो गुढीचं वस्त्र खूप खूप म्हणजे ज हल्ली ना ते सण वगैरे आले ना की हे बहुतेक एक्झिबिशन खूप दिसत आणि सगळीकडे ते.
हा आणि सण आले की बरोबर ते आपल्या ह्याच्यावर येत अस
ते येतच येतस इकडे तिकडे दिसतस अगदी आणि तू आता कुठ म
आवाज येतोय तुमच्याकडे जामच येतो खरखर खरखर खरखर फोन मध्ये येतोय ना?
तुमच्याकडन येतोय मला.
माझ्याकडे तर सगळं बंद हाय.
मी उलट हे लावून बोलते तुमच्याकडे.
हा मी पण!
माझ रूम पूर्ण पॅक आहे मी एकटीच एकटीच आहे रूम मध्ये आवाज नाही आले आ हो.
ते असुदे चला काहीतरी होत असेल.
हा आताजसच चालेल. हम्म, आता येतोय का? आणि ते गुढी वगैरे जे आहेत ना ते अस म्हण ज न ते जे वस्त्र वगैरे आहे ते अ म्हणजे यंदा शक्य नाहीे आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. असे फ्लॅट असतात ना का तिथे लावायला सुद्धा जागा नसते.
जागा नसते!
होय, तर मग ह्या ज्या गुढ्या आहेत छोट्या छोट्या खूप सुंदर दिसतात त्या म मग त्याच्यावर आपले लोक मग ते ऍडव्हान्स मग संसारच करतात गोडीचा
आणि हल्ली नोकरी करताात त्याच्यामुळे पटकन सकाळी उठल ते एवढं. साडी बिडी एवढं नेसवा म्हणजे हे करण्यापेक्षा पटकन तेवढी नाडी एक बांधली की आपलं चला
सात
हा अस असं होतं मग ते. त्याच्यामुळे त्याला खूप खप आहे सध्या म्हणजे अस अस संघ हे आलं गुढीपाडवा की ते असत हल्ली.
परदेशात तो त्या त्या वेळेस उलट हातातून जातात. जी भारतीय लोक आहेत परदेशात त्याला हे जमत हाय माती हाय याला.
हल्ली हल्ली आता कसं झालंय साड्या पाठवतात आणि त्याचे ड्रेस शिवून आपण पाठवायचे.
अच्छा!
हा म्हणजे वन पीस ह आंब्रेला. किंवा चुण्याचा म्हणजे आपला पहिलं कसे फ्रॉक होते अहो
हा हा ह ह हां ते पूर्वी ते आपल्या खणाचे वगैरे पूर्वीचे फ्रॉक असायचे.
हा फक्त मोठे वन पीस शिवायचे तस असतं ते.
अच्छा!
ह आणि त्याला खर म्हणाल ना तर त्याला काही फॅश न वगैरे काहीही नसते काठ असतील ते इकडे तिकडे थोडे गळ्याला ह्याला बटण लावायचे थोडे हा आणि
बरे लावायचे.
घेराला वगैरे लावायचे थोडे आणि फॅशन नको असते हल्ली कुणाला गोलगळा हा त्यामुळे
पण फॅशन नक म्हणजे प ठराविक लोकच असतात तझना फॅशन साधं सिम्पल म्हणजे असं अ आणि पण सिमपल पण खूप सुंदर दिसतात सोबर पण एकदम छान दिसतं असलं पण आणि कसं हे घरामध्ये डेली यूज ला पण छान असत हे हे असला वापरा वापर नसा गाऊन वगैरे गाउनच्या ऐवजी मग े असला हा हा हा हा आदा झप गाऊन आताच्या मध्ये जे गाऊन प्रकार आहेत म्हणजे अजूनही काही काही ठिकाणी घलतात
ह
ते पण मग घरातल्या घरातच होत मग बाहेरच काही इमर्जन्स सिटि मध्ये जायचं जायचं बाहेरच काम असेल तर मग जाऊ शकत नाही मग ते गाऊड गालून म त्याला हा त्याला अल्टरनेट हा एक पर्याय म्हणून आपला हा जो आलाय नवीन ट्रेंड आता
हो सुंदर आहे आणि शिवण कामात ना मी तुम्हाला सांगते भरपूर आपण जेवढं करू तेवढं आहे म्हणजे आणि सब न बंद पडणार आहे बिजनेस
हो न हो ते तर आहे आणि न बंद पडता भेज जोपर्यंत मान होय तोपर्यंत हा बिझनेस आहे हा चांगला बिझनेस आहे एक प्रकारे.
साड्याच किती घेतात आणि ब्लाऊज शिवायला टाकतात. आ अ शिलाई पण किती आहे
खूपश लाशय आपदी आजचे ना आताचे चारशे पाचशे
तेच मग हल्ली काय म्हणतात चला आपलं आपण तरी शिवया तेवढा तरी क्लास
कर करया हो बरोबर घरच्या घरी शिवलेला एक वेगं हम्म
करतात खूपश्या महिला मी बगिला ना मुली तर ह म्हणजे जॉब करून सुद्धा म्हणजे थोडंफार त्या करतात असं नाही असं नाही
अच्छा अच्छा चांगलं आहे ना शेवटी विषयं कस आहे पैसा वाचवणे
म्हणजे आज थोडं उद्या थोडं चला दोन तीन दिवसात होतो. पुूर ते
हा हो मग काय तर तसही करायला काय हरकत नाही आणि चांगलीच गोष्ट शेवटी काय आपलेच पैसे वाचतात आणि आपण स्वतः केलेलं किंवा शिवलेलं जे घालतो आणि ते जे समाधान असत ते वेगळंच असतं.
ती आमच्या एक बी एम एस ला आहे ती मुलगी
हम् हम हम
ती माझ्याकडे अ जेव्हा त्याचं म कॉलेज नसायचं तेव्हा माझ्याकडे अ क्लास करून ती आता थोडं थोडं म्हणजे शिवते. ते म्हणते आपले आपण म्हणजे टेलरकडे जाऊन चार खेपा घालायच्या मग तो कधी देतोय कधी देतोय त्यापेक्षा तेवढंच मला शिकवा की मी माझं शिकन असं
अच्छा चांगलंय ना हा तस केलंच पाहिजे शिकलं पाहिजे शिवण काम हो हो आणि आवड असल्या ना की अ ती व्यक्ती मग वेळ काढून ते करते म्हणजे करतेच
तेच आवड
हा आवड चवड निघ बरोबर आवड असलं की सवड निघते बरोबर बरोबर आहे तुमचं ते अगदी आणि मग हळूहळू जसं जसं शिवण जमायला लागलं किंवा ते ब ते स्टेप बाय स्टेप पुढे जातात.
आणि आपण म्हणजे आपण छोट जरी काही शिवलं ना तरी ते आपलं म्हणजे
कौतुक वेगळच असतं हो वेगळच असत. समाधान वेगळं असत आणि मग त्याच्या मागे अरे हा चला एवढे पैसे आपण वाचवू शकलो. हे आपण स्वतः बनवलंय.
सारी घरात किती असतं सांगा मला त
खूप असत खूप असत. पण आता काय खाल्ली कसं असत आहे पैसा जॉबला जातात द्या पैसे शंभर रुपये नुसतं टिप्पा म्हणजे आता नवीन कपडा आणल्यावर त्याची शिलाई तर अजिबातच चांगली नसते.
एकदमच मग ती बाहेरच द्यावी लागते मग ते त्याला त्यासाठी
हो
अक्षरशः शंभर शंभर रुपये घेतात नुसत्या टिपा माराय. म्हणजे काय तो त्या लोकांचा एक बिजनेस होऊन गेला ना आणि या लोकं काय पटकन काढतात पैसे आणि देतात.
हा आता आजकाल आपण बघतो तर बाहेरच ते मशीन घेऊन बसलेले असतात बघा.
हो हो प्रत्येक दुकानाच्या बाहेर मशिन
हा म्हणजे तिथेच घ्यायचं आणि तिथे लगेचच टीप मारून मिळते ना त्याच्यामुळे ते बरं पडतं तेच
पडत ते काय ज्यांना जे जॉबवाले आहेत आता ते पण ते त्यांना कस वेळत नाहीय खरं त्यांचाही काही एवढा आहे न त्यांना अजिबातच वेळ नाही घरातलं पण करायचंय आपलं स्वतःच करायचंय जॉब पण करायचं आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टीं त्यांच्याकडे वेळच नाही.
नाही तेवढी शक्ती दिलेली आहे ना आपल्याकडे
ह ह मग त्यांच्यासाठी दुकाना बाहेर जे बसले असतात ती एक सोयच आहे त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे अस शिवण काम म्हणजे काय तुम्ही म्हटलं त्याला काही असं ते बंद पडणार सारखा का बिझनेस नाहीच अजिबात
नाही
त्या कती अनेक नुसतं शिवण नुसत हा शब्द आहे पण त्यात त्या मागे किकी तरी अनेक कला आहे होता
अनेक कला आहेत एम्ब्रॉयडरी खूप छान वाटते ह त्याची एम्ब्रॉयडरी मशीनवररची एम्ब्रॉयडरी मशीन वर पण य आपल्या साध्या करता
हो हो आपल्या साध्या साधी जी मशीन त्याच्या पण एम्ब्रॉयडरी हो रिंग रिंग लावून वेगळी रिंग लावून असं काही ते होत मस्त होतं ते चार करत एम्ब्रॉडरी
साधी रिंग लावायची आणि ते जो घोडा आपण म्हणतो तो काढायचा हा आणि त्याच्यावर फक्त टीप जरा बदलायला लागते आपल्याला
अच्छा बरं
आणि खाली आपल्याला तो दोरा भरायला लागतो. साधा दोरा हा आणि वरती रेशीमच रीळ असतं ते लावायचं.
बर म्हणजे दोन्हीकडे थोडेशीर नकोय?
नाही नाही दोन्हीकडे खाली साधा दोरा हो हो
बरं बरं
हो मस्त होते एकदम फक्त मशीन जरा व्यवस्थित पाहिजे अगदी खराब नको मशीन हा तर खूपच गव्हाचे टाके म्हणा किंवा
हो हो
खिशबो लेझी डेझी किंवा फिंचनॉट हे टाक तर खूपच छान आहेत फ्रेंच नॉटला तर खूपच वेळ लागतो.
बरं
हो ते तर फुलात जायचं असतं पराकण वगैरे पण ते खूप वेळ लागतो त्याला
बर हम्म लेझी डडीझी जी म्हणताय तुम्ही ति ती सोपी असेल मग?
ती सोपी आहे हो गव्हाचा टाका सोप्पा आहे. हम्म नंतर उलटी टीप उलटी टीप पण सोपी आहे म्हणजे
बरं
जी आपण सरळ मारतो ती उलटीकडनं यायचं असं.
अच्छाे सरळ माारत हो ते उलट्या बाजूने होत ते
हा आणि आजकाल ऑनलाईनव आता हे युट्यूबला भरपूर सगळ दाखवताय काय कुषण कुशनचे पण प्रकार खूप दाखवतात किंवा एम्ब्रॉयडरी दाखवतात.
बरोबर बरोबर तुमच्याकडनं बरीच आज एम्ब्रॉयडरीची मला माहिती मिळाली खरं
हो नाही असं दे छान मला पण पेंटिंग पण आवडत पेंटिंगच पण मला माहिती थोडी मिळाली ठीक आहे चालेल ओके बाय बाय.